हा येतोय का आवाज? आवाज येतोय? हा खालासासा?
होय, जेवलो.
बरं.
हा, डाळीम पण खालं.
बरं.
डाळिंब खाताना तुमची आठवणं फोन केलता.
हा, आता काय मग? चालय निवांत.
निवांत निवांत.
हम्म. बरं, साताऱ्यात पाऊस लईये वाटतं. आता उघडलाय म्हणतो, सकाळधरण चालूय. तिला फोन केला होता ना.
होय काय?
म्हटलं रोज पाऊस आहे म्हटला आमच्याकडे, भरपूर पाऊस पडतूय.
हा हा.
तिकड रोजच पाऊस, आत्ता म्हणला उघडलाय आठ वाजता. सकाळधरणं चालूय. आणि रोजच पाऊस आहे म्हटला. तिकड रोजच पाऊस आहे तिकडं.
हां हां हां.
हम्म, केला फोण त्याला सांगितलं म्हटलं, तुला आता तुला उद्या वेळ असल, त्याला म्हटलं तू मिस कॉल दे म्हणलं. त्या वेळी मी करतो म्हटलं फोन.
हा हा, सकाळचं करायचं एक. सकाळी, दुपारी, संध्याकाळी असं करायचं.
हा तेच की, तुम त्याला म्हटलं की, तुला ज्या ज्या वेळेला वेळ आहे. त्यावेळेला म्हणलं फोन कर म्हटलं मग करतो. चालतय म्हणला.
हां.
कारण का आपण करल त्या वेळेस तो ऑफिसमध्ये असल्यावर म्हणल डिस्टर्ब होणार म्हणल तुला तुला ज्यावेळेला वेळ असेल, तवा म्हणलं सांग मला.
नाही, आपण करायचा, विचारायचा वेळ आहे काय म्हणून?
हा. नाही ते झालेच आणि त्याच्या हा त्याच्या तो फोन एक नाही आत्ताचा
हां.
तो फोन नंबर माझ्या न्हता माझकडे आहे तो दुसरा फोन आहे आणि फोनवरन फोन लागत नाही नुसत व्हॉट्अप चालुय. मला काही माहीत नव्हतं मग तेन आ मग तेच म्हणतो कुठल्या फोन करतोय, मग सांगितल्यावर मग तो दुसऱ्या फोनवर फोन करयला लावला मग.
हा हा हा हा ते नवीन नंबर आहे तो.
तो न नवीन नंबर माज्याकड नव्हता ना होता त्यान घेतला तेव्हा. माझ्याकड पण तो दिला होता त्यावेळला पण मी तो सेव केला म्हणल एक हाय बास झाला म्हणाल फोन नंबर तर तो तो वाट्सअपला ठेवलाय आणि हा कॉलिंगला ठेवलाय असं केलंय त्येन. हम्म.
मग काय पाऊस जास्त आहे म्हणला व्हय?
हो पाऊस लय मणला पडतय आणि रोज आहे म्हणतोय पाऊस आमच्याकड.
अच्छा.
हा रोज आणि पाऊस भरपुर आहे मणला इकडं आमचं त्यांचा का कास तलाव असतो ते मणला त्या सगळीकडल पाणी आटल पण तिथल तलावाच आटलं नव्हतं.
होय.
त्याच कास पठार एक तुम्ही बघितले का ओ?
बघितल की.
कधी हो आपण गेल तो नाही का हा. पण त्यावेळेला बहुतेक मग
आम्ही लग्नाच्या आधी बघितले.
असं असं झालंय व्हय तिकडे न कवा गेला होता?
आमचा एक स्टाफ तिकडचा आहे कासपटारचा हा. तोस ठोचे कर धब धबा.
ठोसेकर हा बरोबर हाय
हम्म तिकडच आहे ते हम्म. असंच मजेत गेलो होतो तेच्या गावी त्या वेळेला ते सगळं पावसाळ्यात आम्ही गावीच होतो त्या वेळेला बघितलेलं.
त्यावेळेला फुल होती का?
तिकडं हा ते त्या दिवसात त्यांने आम्हाला बोलवलेलं ना इकडं बघायला असत या म्हणून असं.
हा हम्म हम्म.
ते पवनचक्की वगैरे असते ना पवनचक्की वगैरे.
हो हो बरोबर आहे तिकडे ठोसेकडच्या वर तिकड हाय चाळकीवाडी म्हणुन आहे ति तिकडच जास्त हायती वरती हायती लय बरोबर. हां.
ती तिच गाव.
बरं बर बर आप आपल्या सातार च आजोबा हायकणी तो तिथंच वार मेन म्हणून होते तेव्हा मेन तेवा पवनचक्क्या वर जोडाय तिकडेच होते त्यांच्याकडेच ते हे होतं मेना अधिकारी होते ते. मोठ्याधिकाार होते हो,
अच्छा, !
त्या फोन चेक केयला अधी कधच होते. मोठे उद्यावढ,
हा.?
हम्! त्या न कामतचा मीणत कायले बोललो थोड बोलले त्या ना ते वारल्यावर- वारच्या अगोदर एक, दोन तीन बघली त्यांना
पण ते चांगले अधिकार होते, आणि त्यामुळे तिकडेच अधिकारी होते? म्हणून तिकडे तिथ जागेऊन तिथंांधली इकडे सोडून आणि तिथ सग स त झाले त्यांचे ते आ म ते सातारला तिकडे गेले ते, त्यांच्या गावकडे म्हणजे तिकड आहे गालवाड वगैरे म्हणते तिकडं, त्यांच मुग इकड आहे. ते तिकडेच नोकरी निमित्त गेले क तिकडेच तयारी झाली. असे झालं त्यांचं मुगव न हो सातारा
बरोबर, बरोबर
शिवाजवाडीं तिकडें आहे
घारवाड आहे क आहे क,
घाल गारवड नाही घाल वाडा घाल, घाल
हा हम आहेाय ऐकून माहिती आहे.
मग तिथंच आहे नुसजवाडी जवळ जातना लागतेय तिथंच आहे जवळ आहे जवळ हा, मुळगाव तिथं आहे.
हा.?
इकडे नोकरीला आली हो मग इकडच राहिली त जागा घेऊन तिथे घेतली दोन तीन ग घेतले राहिले मग सगळे पोरांच्या वैरे शिक्षण, वगैरे सगळ इकडेच झालं सगळे सर्व शिककडेच झा सातारामध्ये, त्यामुळ स्थायकर झाले.
सहा एक झाले बरोब
आणि प्रमोशन होतो चांगले उद्योग गेले होते ते, पोन चक्के आले तर ते खू देऊच गेली चांगली.
हां हां हां?
हम्म, ! तेमश भी ध होते पुन्हा त्याचा चुल मुलगा तो मोठठा, तो पण एम एससी बीतच होते क्रिकेटचा पण नात्यान आले. आजून ति ज त्यांच्याॉला क्रिकेटच्या
होय, होय, जाते घंटे,
जाते, मग ते पण त्यांच्या एम एसीबीच्या पतृ कामाला लागले होते.
हा हा हा,
ते रिटयर दता
अच्छा. !
ते त्यामध्ये तिकडच रा स्थायिक झाले. त्यांच्या काळात त्यांच्या मोठ्या मोल पण नोकरी लावल्यामु दोघांची नोकरी असल्यामुळे तिथे स्थायिक झाले.
हा.
परत ती तिकडे जायाच नावंच नाही. तिकडे जमीन बिविन वगैर होती थोडी ते आपली चुल त्यांच्या भावासनी वगैरे दिली वाटतं, हा मग त्यामुळे त्यांचे भावांनी वगैरे ते म्हणजे दिलोय का काय झालं काय माहित?
हां.
तिकडेच गुहा
हम्म हम्म.
बरं, अशी त्यांच्यी कथा आहे.
अच्छा.
शेअर आता ह्यो, प्री. एल. आय. सी. मध्ये गेला. पण ते त्यात कष्ट, मिळते का नाही का काय माहित? त्याला काय नाही मी त्याला अजून
काय ते?
ते आता कसं? हेजं त्या पॉलीश्यानचं कसं काम करील त्याच्यावर काय तर कमिशन आहे एखादाव? पगार पण थोडाच आहे वाटतं. ह्
तेज हाय, चांगलं आहे तसं.
चांगलंय की पण त त्याला सांगितले त्यातच डेव्हलप काय होत तुला ते आवडलं असलं तर ते आता डेव्हलप करून, जरा प्रगती कर म्हणलं तुझी तू. आम्हाला काय त्यातलं माहित नाही. म्हणलं का तर तू त्यात पडलायस, तुला माहिती आहे त्यातलं. जर चांगलं असलं तर त्यातच म्हणलं हे कर डेव्हलप.
आहे आहे, चांगली करिअरला संधी चांगली आहे त्याच्यात.
हा, करिअर चांगलं कर म्हणलं.
हम्म.
तर आहे म्हणला, चांगल आहे म्हणाला मी जाणार जरा वर. मग म्हणलं बघ तुझ्या बेतानं, तु प्रयत्न करत राहा. त
बरोबर बरोबर.
हम्म, कारण दुसरं कुठं त्याला जॉबच जरा अवघडच आहे तसं. मग हाय त्यात तर शिरलास तर, आता म्हणलं तेच चांगलं कर म्हणून सांगितले त्याला.
बरोबर बरोबर आहे.
नाही म्हणला, मी आता ह्यातच लक्ष घालणार. घाल म्हणलं चांगलं.
हां हां.
त्यांच्याकडं टाटा इन्शुरन्स वगैर असतंय वाटतं.
होय होय. चांगला आहे गं हे. मग हेच अ लोकांच्या साठी पण चांगलं आहे.
हो आणि तसं तेचा मग लोकं पण वाढतेत, तसं बरं का? त्यामुळं लोकल वाढणार जास्त चांगलं. म तेने धडपडून केलं पाहिजे. रात त्रन रात्रंन दिवस राहू दे, पण निदान दिवसभर तर सारखं केलं पाहिजे. नाहीतर नुसतं कवा येस तवर वाट बघण्यापेक्षा, आपण धडपड केली पाहिजे.
होय होय होय होय.
धडपड करून, त्यात प्रगती आपली आपण करून हो चांगल्या ह्याज्यावरच, ते सिटेबल झालं पाहिजे.
होय.
हम्म गोड पचायलाय का बंद आहे
पाऊसच नाही गावाकडं
नाही जी सात त तो रोज आठवडा होऊन गेला म्हणजे रोज पाऊस आहे म्हटला आमच्याकडे कंटाळू म्हटला पावसाला
हम्म नाही अजून
आ ते आ ते प्रकृती दावतय असं दावतय कास तलाव म्हणून ते पाणी कधीच आटत नाही आत्ता सुद्धा आटलं नव्हतं मला सगळं कोयन आटली तरी मला आमच्याकडे पाणी आटलं नव्हतं
हा हा
तोपण तलाव
ते कोयना कोयना धरणाचं पण कसं असतयं कोयना धरणाचं पाणी पण तिथं उगम उगम फुटलं असेल ना असं पण असतय
हो होय असेल की नाही जा पण ते तिथू तिथून वर सगळं का नाही सगळं तिथून डोंगरदऱ्याच आहे त्यामुळे सगळं पाणी तिथं येतंय
येतंय हा हा हा
हम्म उगम नाही ते दऱ्या खोऱ्यातून पाणी वाहात आलेलंच आहे ते हा कोयणचं उगम कोयणचं पाणी कुठं अगदी थोडं असतयं
हा हा हा
ते पावसाळ्यात साचलेल पाणी आहे हे
अच्छा
कारण उगम हाय की उगम पण तू उगम किती किती पचतीस किलोमीटर असलं तेवढ्यात पाणी उगम किती खाली किती वर येणार आहे तोपर्यंत निम्म मधे वाटतच संपणार आणि उगम झाले ठिकाणी पाणी कमीच असतयं पुढं पुढं वाढत जात उगम असं मोठा नसतो कुठे बारीक कुठतरी उगम असतोय मग तेच हळूहळू पुढं पुढं वाहत वाहत एकमेकातलं हिकडल पाणी तिकडलं पाणी असं करून करून मोठं पाणी होतंय
हा हा
तिथेच होऊन शकते पाणी मोठं असा आहे. ते
हा हा
तो उगमाचा फारसा परिणाम म्हणजे हे होत नाही पाणी हे पावसाचच पाणी आहे, त्या कोयनेला उगम आहे बरोबर आहे कोयनचं उगम आहे की आपण महाबळेश्वराला गेलो ना महाबळेश्र्वरमधूनं पाणी तिथं वर किती येणार आहे येऊन येऊन आणि त्या महाबळेश्वर मधलं पाणी किती प त्या पडतंय पाच नद्यांचा तुम्ही धार ब
बरोबर आहे पण त्याला पूर्ण जंगलाच डोंगर दऱ्यांचं पाणी तिथे येतय ना
हा मग तेच म्हणतोय मी त्यास पूर्ण आजूबाजूला सगळं नाही म्हणून तर तो पूर्ण भरतोय त्यामुळे कायमस्वरूपी हळूहळू कुठं झिरपत असतय पाणी
हा हा
असं हाय व्हय त्यामुळे आणि पावसाळ्यात जास्तच येते त्यामुळे त फुलं भरते आणि लांब पाठीमागे भरत जातंय पाणीचे ती एक वैशिष्टय ची आहे ती
हा हा हां
येच आणि कुठल कोयणेच आणि कुठलं आपल्या माराच आणि कुठलं मोठं धरून आहे.
कोयना,
कोयना मला वाटतं तर कोयना नाच महाराष्ट्रात म्हनल्यावर कोयना च मोठ्ठी.
कोय ना आणि ते इकडचं पण आहे ना कुठलं आता नाव हा जाईकवाडी, जाईकवाडी प्रकल्प.
हा हा ते पण याला किती मोठ आहे हच्यापण हच्यापेक्षा लहानच आहे हं
बहुद जादा मोठा आहेे ते मोठ आहे. कोयनापेक्षा जरा लहान असल. मला पण
लहान आहे लहान आहे लहान आहे पण पाणी असतंय भरपूर तिकडं. लहानच हाय पण कायम पाणी असंतय. हो हो त्यामुळे ती हम्म जायकवडी धरण.
हंम्म
हम्म आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्रच पाणी तिकडं, हे कर्नाटकात जातय ती काय बर कुठलं आपण बघितलेल काय बरं, ती वो कर्नाटकात हाय की. पान आड होती त्याची त्या पाण्यामुळच कोल्हापूरला पुर येतय की. कुठलं ते धरण अव लेका ती विसरल कि.
असुदे, ना नाव आहेय माहिती पण
नाही माहिती, विसरलं नाव तोंडा पुढं असून नाव विसरलं अलमट्टी अलमट्टी हां ते बघाकी सगळे मोठाय म्हणत्याती आपण बघितलय पण असं मागचा भाग नाही बघितला. त्या धरणाच्या खाली जे हाय कनी हे केलेय का नाही मग काय म्हणायचं सुचना गार्डन वगैरे ते बघतलय पाक धरणापर्यंत जाऊन तळाला पण वरचा भाग किती पाहण्याचा योग काय दिसला नाही आपल्या पण धरण मात्र खालन असं वर बघितलं कनी, असं पाक टोपी पडत्या अस उंची हाय वर पाक त्या तळाला गेलतो आम्ही होय.
उंची वाढवणार होते मग
अवो तरी आणि वाढवतात होते. ते मग ती आभाळाला टेकल्यागत वाटणार खालन अस वर बघितल् की,
होय आणि फुटण्याची शक्यता पण असते ना. ते कॅपॅसिटी पाहिजे ना तेवढ आडवून धरायची.
कारण पाणीचा दाब लै मोठा त्यालाना पाण्यासारखं दाब लय जोरात,
इथं पर्यंत त्यचा तुंब येतो कोल्हापूर पर्यंत म्हणजे ते किती उंच असल.
हा मग इतकं पर्यंत येते मग बघा कि
हा
आणि आणि वाढवायची म्हणत्यात ती ते पण वाढवल की नाही कोणास ठाव?
नाही वाढवले केंद्र शासनान केंद्र- शासनाने त्याला परवानगी दिली नाही.
हां, हा,
असं काय कायतरी होत, ते म्हणजे वाढवायचं चाललेल त्यांचे
होय नाही ति नाही त नाही आहे तेवढ्यावरच समाधाान म मानाय पाहिजे आणि किती पाक खण्याच पाणी महाराष्ट्रापर्यंत येतंय म्हणल्यावर मग तेवढच बघ पूर्ण झाल की त्यांन असं त्यांच्या संपूर्ण कर्नाटक अं त्यानुसार ते एका धरणावर होते आस
हा,
बाग तास